हा काय करतएस?
काय नाही बसलेलो बघ.
बस बसलायस व्हय जेवण वगैरे झालं का नाही?
झालं की जेऊनच बसलेलो.
हा हा.
पाहुण्या आलतीत त्यांच्यासोबत जेवलो आणि बसलो.
हम्म हम्म कॉलेजला गेलातास का नाय?
नाई आज जरा जायला आ कॉलेज मध्ये गेलतो पण आत जाया नाय. ते फोन होय. आपण मंदिरात कसं पाय पडून देतो तसं झालयं.
हा हा.
ते काय झालं कॉलेज मध्ये फोन केलता मी मित्राला. त्यो बोलला हॉलला नेल्यात कार्यक्रम आय वाटत कसला तरी.
हम्म हम्म म्हणून आलास लेक्चर होणार नसतील.
होय लेक्चरला कोण नाई अन लेक्चरला पण आता हल्ली सुट्ट्यायत म्हणून त्यामुळं कोण येतच नाही लेक्चरला निम्मा पण वर्ग भरत नाय.
होय हो.
कंबाईन जरी सगळी केली तरी म म्हणला ता वर जाण्यात का अर्थ नाही मग त्या खालती पार्किंग मध्ये बसलो कॅन्टीन जवळ
हा हा
ये जाऊन आलेत
बर बर कोणत्या कॉलेजला आहेस
ह कॉमर्स कॉलेजला ऍडमिशन घेतलं म मी
कॉमर्स कॉलेज ला घेतलायच हम्म हम् कोणत्या इयरला आहे
आता सेकंड इयरला हा
बत ब
तू कोणत्या कॉलेजला गेलीस
मी आता बघू संजय गोडतला घ्यायचं म्हणय लागलंय बघूया आता म्हणजे अजून काय फिक्स नाही आहे या
का चांगला आहे की कॉलेज
चांगलंय म्हणतात पण आमच्या डिप्लोमाच्या सरांना विचारलं
बर
ते म्हणतात की नको तिथं म्हणजे एवढं काही हे नाही आहे
बर
तेला घ्यायचं ना जर चांगले आहे ते
हा डी वाय पाटील चालते ती पण चांगली आहे दोन्ही पण चांगले मग ऑप्शन चांगले आहे दोन्ही पण
हो डी वाय पाटीलला तिथं जरा ट्राय करायचं म्हणायला लागलं
हा हा बघ डी वाय पाटील कोणीकडे खरा डी वाय पाटील ला पावड्यात दोन काय करणार त इंजिनिअरिंग करणार
हा बावड्यातल्या डिवा्या पाटीलला तिथं आमचा ट्रेड नाही आहे हा ते तर दुसऱ्या ट्रेड आहेत मग मला माझ्या ट्रेडमधनच करायचंय पुढं
बर
मग इथं तळसंदेला अस तळसंदेला आणि साळुंगे नगरला आहे दोन
हा
मग दोन्ही पण लांब पडतंय बघूया आता कोणत्या हेला घ्यायचं
हम् हम
मास जास्त असले आपल्याला चांगलं कॉलेज भेटतात नाही के आयटी इथून आम्हाला जवळ आहे पण कॅटीला भेटत नाही आम्हाला
हा हा
काम
चालते दोन्ही ते पण चालते तिकडे मला वाटलं मा बहीण कशी दिदी आर्किटेक्चर आहे करतय ना आता लास्ट इयर आहे तिथं मग ते तिकडे बा डी वाय पाटील मावडे्याला आहे
हा हा आहे ते पण चांगलं आहे या त त पण आहे डी वाय पाटील
मला सांग आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग दोन्ही एकच येते ना
हो हो वाटतं काय माहिती मला पण एवढं नाही माहती ते खरं नाही सेमच येत आर्किटेक्चर आणि हे
म्हणजे त्या दोन् डिफरन्स कायतरी आहे
मला नाही माहिती एवढं म्हणजे एवढं काय माहिती नाही त्यातलं
त करत बसता दिदी टीपी टी
ह होले असते पी पीपीटी सेमिनार पण असतात सारखं सेमिनार असतात
असत त्यांचा
सारखं असतात सेमिनार आणि टॉपिक देतात कुठलं पण टॉपिक देतात त्याच्यावर बोलायचं
होय ते झालं त्यांचं ती मला सांगितली तिनं एका रूम मध्ये बोलत आहेत आणि त थ तेच्या बोलायला असते काही बोलायला सुचत नाही म्हटली मला हा म्हणजे एक इंटरव्ह्यू टाईप करते घेत कंपनीत जसा इंटरव्ह्यू घेते ति नाही तसा ते बघल ना
खरं इंग्लिशमध्येध्येच बोलायला सांगतात
हा नाही मराठीमध्ये नाही बोलायचं इंग्लिशमध्येध्येच काय असेल तिचेे प्रोजेक्ट बघितले पीपीटी करता
हम्म हम्म
क मला म्हण नको मला म्हणाली घेऊन जातच पुढं आ म्हणजे नाही मला तर माहि नकं काय यासारखं मला ते चित्र म्हणजे सुचते मला
हा हा
म्हणजे असं ड्रॉइंग पण काढतोय मी त्याच्यावरन मला ती बोल घे म्हणली पण नाही एय घरात बास आहे आर्किटेक्चर दुसरा नकनी
मग तू काय करणार आहेस पुढे
माझा अजून काहीच कर नाही आहे पुढे
गोल नाहीव तच काय
नाही माझा अजून काय ठरलेला नाही मी फ्लोनऊ निघाल फक्त अजून मझला मेन शॉप आहे नाही जिथं बस जाईल तिथे निघाली मी
हम्म हम्म
असं चालू आहे माझं अजून मला कायच भेट ना काय करायचं कुठं काय नाही
आत्ताच ठरव काय करायचंय ते पुढे जाऊन मग काय नाही हे
माहिने्या मला
ते एक झालं परत मला मित्र म्हटला पुण्यातनमिशनच्या यायला जातोस काय बघ
हा बघकी ट राय अनिमेशन कस आता शिक्षण करत करत साईड पण आपल्याला काहीतरी याला लागते ना साईड असल्याशिवाय का चालत नाही
होय दिदी आता करणार आहे की दिदी कस तिनं ठरवले तिझं बरा तिनं ठरवले कि आर्किटेक्चर करत करत तिनं एक शॉप ठाकणार मण त्या
हो मी पण तसच काहीतरी करायचं म्हणतय जॉब जॉब करून पण काय उपयोग नाहीस बिझनेस करायला पाहिजे कायतरी
अरे साधा वडापाऊवाला म्हणले होती आपल्यापेक्षा जास्त सीएच्या हाताखाली तरी कामाला
हा मग एमकॉम बमकॉम झालेली सगळी
हा आता तो एक मित्र आहे हा एक मित्र माझा आता क्लास म ते सीच्या हातााली ख कामाला जायता त्याला महिन्याला चार हजार पगार. आठ तासच काम. आणि त्या कामात म्हणजे असं हे पण आहे म्हणजे अ पण अ अवघड एकदम म्हणजे कस त्याजी लिस्ट तयार कराय पेस्ट त इकडे करायची परत त्यांची जे अकाउंट असते ते सगळं सांभाळायचं.
हां हां
म्हणजे त्या मनान पगार जो कमीच होता. एक दहा हजार जर पगार असला असत तर मी त्याला म्हटलो दहा हजार पगार असला असत तर ठीक. तुला आणि त्याला मेन म्हणजे कस तो अकाउंटिंग त्याला व्यवस्थित माझा त्याच्यावर कम्प्युटर वरती करायलावती व्यवस्थित पण त्याला कमी पगार होता. असं मग मी त्याला म्हटलं शाहण्या वडापावच्या गाड्यावर हजरी दिवसाला सहाशे सातशे पडतेय.
होय
आणि तू तिकडे कामाला निघालायस म्हटल मी त्याला.
तुला पण कशात आवड आहे ते बघकी आणि तू कर मग.
माझ्या आता एकच मला दुसऱ्यात कशात आवड आवड एकच फुटबॉल. त्याच्यातच आवडा आहे पण त्याच्यात पण करून का फायदा नाहीत आपल्या भारतात.
होय
स्पोर्ट्स ला काय व्हॅल्यू नाही आपल्या इथं. आता मला मी सांगाल तो आता घरात कधी ल
हां हां
कि अकॅडमीत घाला मला म्हणून फुटबॉलच्या.
हा जाशील का नाही मग अकॅडमी ट्राय कर.
ट्राय करणार होतो मी. मला जायचं होतं मला मित्र पण म्हंटयला ये म्हणून आणि त्यांची सरांनी पण मला म्हणजे कस इथं मी आमच्या इथं ग्राउंड वर जायचो ना मे महिन्यात. अकॅडमी त्यांची भरवाची होती. मग त्याच्यात कशी ती भरवायची स्वतः आणि त्याच्यात सिलेक्ट करायची ती कोण कोण खेळणारे चांगली म्हणजे अशी इकडे तिकडे पाठवायची. महाराष्ट्र न्यू कॉलेज संजीवनी खेळालापूर म्हणजे तशा लहान मुलांना म्हणजे माझ्यामध्ये पंधरा चौदा पंधरा वर्षांच्या पोरांना मग मी तिथं जायचो. म त्यांनी मला महाराष्ट्राच्या इथं पाठवलं. ते म्हणले तू वरती करतोस काय बघ आशाशी ह जी फी असणार. ते घरात सांगितलं मला म्हटले काय करायला पैश खेळून देऊन का खेळाला नाही म्हटले मग त्याच्यावर राहिलच.
हम्
आता म्हणाल्या मला भरतीची अकॅडेमीक म्हणून. जी अकॅडमी करायची होती ती करू दिली नाही‌ जी नाही करायची ती कर कर म्हणालेत.
पण त्यात पण आहे ना करिअर भरतीमध्ये.
हाय माहित आहे मला. पण मला इंटरेस्ट नाही त्याच्यात फिटनेस नाही झाला. मला खर इंटरेस्ट नाही त्याच्यात.
मग तुला जे आवडते तेच कर.
ज्या इंटरेस्ट आहे ते करू देईनात मला.
तसच असतं घरच्यांच आमच्या घरी पण तसच बोलतात.
आणि मला म्हणतात तुला जे हवाय ते कर तुला जे हवाय ते कर म्हणतात आणि मग कशाला असले घ्या घे घे घे घे म्हणा
तसच असते पालकांच प ते बोलतात खरं आता त्यांनी पण आपलं काहीतरी पुढं बघितलेलं असते ना,
बघितलेला असते माहित आहे की त्यांनी पण तस काढलेलं असते पण कस असते. क जेच्यात असते त्याच्यात मन एकदा लागलं ना जे आपण तुला सांगतो कस असते बघ मा आता तू एक काम तुला आवडत असते त्याच कामाला तू लक्ष दिलीस. तर तुला पुढं आयुष्य पश्चातातप किंवा कंटाळा येणार नाही पण हा
निर्माण होत्या त्याच्यामध्ये,
तसं जर आता समज तुला एखादी वस्तू आवडत नसली खाण्यासाठी मग तुला जबरदस्ती खायला. त तू खाणार आहेस का हा मग तसच आहे गोष्ट
ते पण यायचं आता मला पण करायचं नव्हतं इंजिनिअरिंग खरं पप्पांच्या ह्याच्यासाठी मी इंजिनीिरींग
आता दिदी सरणारच्या हॉटेल मॅनेज
हम्म हम्म
मग ते नको म्हणलेत, माझ्या डोक्यात चालू होत ते करायचं. पण ते काय आता थर्ड इयर नंतर म्हणजे सेकंड इयर ला थर्ड इयर ला आपण बघत ऍडमिशन करु शकतो थर्ड इयर मी आता एक गल्लीत हाय. त्याच त्याला विचारलं मी मित्र आहेदो तो आता गोव्याला आहे. कामाला
हम्म हम्म
मला त दोन वर्ष कंप्ट ला तिसऱ्या वर्षाच्या वेळेला तुमच काय असेल ते घेतात ऍडमिशन तेन करून
चालते की बाहेर पडल्याशिवाय बंग काय नाही आहे हे तर खेडेगावात राहून काय होत नसते म्हणजे आपल्याला बाहेर जा जावंच लागते. ह
ह बाहेर म्हणजे मला खेडेगावाच्या पहर नाही या भारताच्याच बाहेर जायच मला खेडेगाव तर लांब ची गोष्ट आहे. हयो डपकाय डपका मला समुद्रातून बाहेर पडाला.
चालते की बाहेर गेलास तर मग काय भारीच मग तुमच्या पप्पांना लईच प्राऊड फील होईल.
हम्म प्राऊड फील होते का मला बडवा काय माह नंतरची गोष्ट आहे ती.
हम्म हम्म
बहुया मला ते अजून मला नाहीतरी. एक म्हणजेचयच होतं म्हणजे मला मर्चंट मध्ये पण त्याच्या पण काय तर आता संपल्या ऍडमिशन ची
हा हा
ते झालं किंवा हॉटेल मॅनेजमेंट शिपिंग वर करायचं होतं मला.
चालतं कि मग ते पण तसं पण चालतं. होय हॉटेल मॅनेजमेंटच्या फी जास्त आहे आता
आपल्या हा रेग्युलर हाय आहेत पण श पिंग वरती कराय गेल ना मर्चंटां बरोबर, त्याच्यातल्या महाग आहेत पंचवीसस लाखाचे असे कोर्स आहेत.
पण नंतर ना आपल्याला फायदा पण होतोय ना त्याचा.
होय पण सुरुवातीला घालणार कोण एवढं.
एकदा पण त्यात लागल की.
माहित आहे मला. ते दिदीच्या ह्याच्यावरं मगते घराले काय बडबडले तिला सारख्या सारखं एवढे पैसे काढले काय फायदा त्यामुळ मी ते पण आता नको वाटायलय मला घ्यायला तेंच्या च्या बडबडण्यामुळ. दीदीचा काही खर्च कमी नाही.
होय होय ते पण आहे सोड.
म्हणून.
हम्म हम्म
बरं ते सगळे जाऊते काय चाललं तुझ आणि-
काय नाही बघ निवांत हे.
तुम्ही काय मग निवांतच आहे व. कायम तुम्ही बाराही महिने निवांतच असतायसा
होय आम्ही इंजिनियर माणस आणि आम्ही निवांत आत्ता कुठं बाहेर- पडलोय.
कशातन?
अभ्यासा तो हुं हुं
हा हा...
नाही तुमचं कस असते निवांत काम असतात ओ इंजिनिअरिंग वाल्यांची.
हम्म निवांत कुठं रात्रंदिवस अभ्यास करून हे करायला लागतय.
काय कराय लागतय-
सगळं कंप्लीट करायला लागते इंजिनिअरवाल्यांची लाईफ लय बेकार असतया.
होय मग घ्यायला कुणी लावलेल!
घ्यायला पप्पांनी सांगितलेलं पप्पांची इच्छा होती. करूया म्हटलं कंप्लीट.
करा करा.
चालतय.
बघ काय होतय. कुठुन कुठे घेउन आलते तुझ्यावर डिपेंट आहे.
चालतय.
हा ठेवु काय?
हा ठेव.